हॅलो!
हॅलो!
हा बोल.
जेवण झालं काय?
आला आणि,
हॅलो!
हा बोला की झालं की जेवन. जेवला?
हा जेवलो बघ आत्ताच.
हॅलो ह, काय करायला.
हॅलो,
ऐकू यालय का नाही?
यालय की. हॅलो, हॅलो,
आता, जेवून झालं आता.
मला ऐकव.
हा, फरशी पुसालोय ओ.
हा हा, झाली पुसून काय आताच वास आला.
नाही आत्ता पुसलो.
मग उद्या वा वारीचं काय काही कोण गेलेला असंत.
आता आमची ही नाही वारी चैत्र वारी असत्या आमची.
हा, चैत्र वारी आहे. हा म्हणजे तुम्ही माळकरी आहे काय?
होय होय, चैत्र महिन्यात आमच्या गावातली सगळी जण चैत्र वारीला जातात.
हा.
मुलं गेल्यात आज शाळेत त्यांचा कार्यक्रम आहेनं आषाढी एकादशीनि
आषाढी ची हा एकादशी हा हे करतात. उद्या एखादी सुट्टी दिली तर आज केल्या असतील वारी वग
हां उद्या बहुतेक सुट्टी असल म्हणून आजच ठेवल्यात त्यांनी हम्म,
हा हा, दोन्ही पण मुले गेल्यात.
हम्म, होय होय.
पंढरपूरच बी ते ह्याच कसं निवडते काय माहित आहे तुम्हाला ते कशा हे जे वारकरी दोन निवाडत्यात माहितीय काय शासकीय पूजेला हॅलो,
हा, उद्या हा होय महापूजा असते न उद्या.
हम्म, तिथं निवडत्यात कसं काय?
हा, माहित हाय की,
हं हं, कसाशी करतात ते
ते मिळाली दर्शन रांगा रास्ता बंद
किती म्हणजे आज रात्री अकराला काय?
हा, बंद केल्यानंतर मग अ हे त्यात पण ते पहिल्या आत आल्याना आत आलेली असत्यात की सगळी फक्त
हम्म,
त्यांच्यातलं म्हणजे दोघं दाम्पत्य असं पाहिजे ते दोघं जण माळकरी पाहिजे असं त्या पहिल्या रांगेत कोण असेन की ते शोधत्यात. म्हणजे ते नवरा बायको दोघं पण माळकरी पाहिजे. त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ पाहिजे.
हा, तेच की म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीपासून जवळचे काय, काय लाईन, म्हणजे मंदिराच्या जवळचे काय. विठ्ठलाच्या मूर्तीपासून जवळची लाईन मधले.
पुडं कोण असतेय की नाही राहील्यात.
हा.
त्या, तिथलं बघतात पन, एकदम आत नाही, देवळात आत कोण आल्या असल. की त्यांच्यातली, ते जाते.
हां, तेच की म्हणजे मेन गाभाऱ्यात खूप फुडं म्हणजे मंदिर. विठ्ल मंदिर पन ज पो हा, हम्, नवरा बायको पाहिजेत, दोघांच्या गळ्यात माळ पाहिजे.
मग तसं असलं की त्याचना देतात मान पण.
हो.
क ह. मग.
चांगलं असत म्ह ते पण लक्षेब लागते शासकीय म्हणजे
पूजा करत्यात. आणि नंतर मग त्यांचा पण सन्मान करत्यात कि, पूजा झाली की.
हो सरकारकडन सांग समान असतो मग.
सन्मान करून पाठवत. किती भारी वाट असगल ती अस.
ह एकदम हज्यामध्ये असल पूर्ण महाराष्ट्रात देश बघणार त्यांना.
पूजा.
पेपरला याला तर आपण सगळं नावते ना त्यांचं.
एवेय.
तुमचे मिस्टर माळकरी येत का नाही त
हो.
तुम्ही पण दोघं माळकरी.
आपल्या मनाला समाधान किती एवढं म्हणजे सार्थक झाल्यावानीहोतयतर.
हम्म.
माचंह
आणि तो भुक्का कुठल्यातून करत तिथला हा तिथ भुक्का क मा आहे तो कशतून तयार करतो.
काय?
बुक्का आसतोयमाहीतयका मंदिरात लावतयत विठ्ठलाला तो कशा पासुन बनवतेत.
चला
हॅलो. हॅलो.
ह.
हॅलो. ह. हॅलो. कर्क आलेले कर्क मी काय कर्क आले तेवढं.
वाऱ्या आहे त्यामुळे अस
हॅलो.
काय आले काय? हॅलो. हॅलो.
हा आता जरा जया आले.
ते हेडफोन घातल्यामुळे कसं झालं वाटतं बहुतेक.
हा. नाही ते विठला बुक्का कशापासून तयार करतात. ह
बुक्का म्हणजे ते एक. म्हजे कस मंदिरातलं धूळ सगळी गोळा करतात म्हण म्हणजे भक त्यांच्या पायाची माती असते की. ती गोळा करायची आणि त्या काय तर मिक्स करतात आणि मग ते लावतात म ते विठ्ठलाला. म्हणजे विठ्ठल कसा, एवढ्या दूर म एवढे माझे भक्त मला भेटायसाठी एवढं लांबून येतात मग त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विठ्ठल त्या पायाची धूळ आपल्या कपाळी लावून घेते, असं आहे ते.
त्यामुळे उ एवढा खास आहे ना सगळ्यामध्ये भक्तांचा देखील
हम्म, कुठं जाता, दुसऱ्या कुठल्या पण मंदिरात जा तुम्ही असं पाय, चरण दर्शन कुणाचं घेतात काय बघा. फक्त विठ्ठल तस हे आहे ते.
सगळ्या मंदिरामध्ये नाम लग पाहायंं दर्शन कं असे त्या आपहि त्यांं दर्शन सगळं
हो-हो, हे कस चरण आणि सगळ्यांनी हात लावून लावून निटला तर पाय झिजल्यात अस.
ह. हो तेच घेतलेले बुसते सगळे.
हम्म. आणि आता, आषाढी वारीला स बघण्यासारखा असतंय पंढरपुरात मस्त, स्वर्गात. पण बघायला मिळणार नाही एवढं छान पंढरपुरातच.
माख लाखो लोक एका वर्षात यायला.
होय.
भरपूर.
कसं वाटते.
हम्म.
आम्ही तर वर्षात न तीन, चार वेळा जातो. हम्म. मी पंढरपूरला म्हणल्या मी नाही म्हण. आता का गेल्या महिन्यात जरी गेलं तरी पण आता म्हंटलं तरी. जायच तर असं नाही होत, कारण पंढरपूर म्हटलं की जायचंच.
हो आणि तिकडे गेल्यानंतर पंढरपूर होतं. तळजापूर येत. थोडं-थोडं,
बरोबर सगळं होतं. नाहीतं आम्हाला वर्षातनं एकदा तरी वारीला जायलाच पाहिजे, वारी चुकवून चालत नाही.
हम्म
हम्.
तुमची चैत्रवारी काय?
हो.
तुमची वारी कुठली?
चैत्रवारी.
हम्म. आता घ्यायला पण जाणार आहे काय? असं काय नाही फिक्स तर गावा गावी मंदिर आहेत आमचे. गा हं गावी मंदिर आहे काय?
हा आवाज
हा मं चालेल की, गावात हं दर्शन घेतलं एखादं धरली.
गावाचं जे आम्ही केलंय.
चालतंय मुलं मुली गेलेत आज वारीला,
होय छान तयार होऊन गेल्यात. सकाळी सहा वाजता उठल्यात आज हे हाये
जायचं म्हणून
नाही गो धोतर घालायचं, त्यानंन्तर तुळशीची माळ घालायची टाळ हातात झेंडा
टोपी, झेंडा वगैरे घेऊन सगळमाळकऱ्यसारखंच गेल्या.
हम्म
चालेल चालेल
हं काय मग
ठीक आहे हा.
हा, हा.